हो हा येतोय का आवाज
अहो काय झालं माहितीय का मी पहिला आधी एका मैत्रिणीला कॉल केलेला ना तर तिला माझा कॉल लागला लागला पण तिने उचलला नाही का काय माहिती काय झालं तर तो कॉलच रिजेक्ट झाला त्याच्यामुळे आता हा ती म्हणते का मला मिनटं अशी दिसत होती पण माझ्याकडून तो काय आवाजच येत नव्हता काय असं
हा का म्हणजे आता तुमची किती झाले नेमकी
माझे पाच झाले एका मैत्रिणीला आणि एका मैत्रिणीनी दोन फुकट घालले म्हजे दोन फुकट म म्हणजे तिच्या कडून हे झालं आवाज नेटवरकचा इशू झाला तिथ मजे दोन फुकट गेलेत वाटत मिनिटं कमी दाखवतात म्हणजे दहा मिनिटं च्या आधीच कट झाला हा अस दाखवलं
होतोय कधी कधी नेटवर्क
का हा तसच काहीतरी झालं असेल ते मग बहुते काय माहिती आता पकडतात की नाही बघू
पण आपण जे पहिले कॉल केले त्याला एक कॉलला शंभर रुपये होते ना असं काहीतरी होतं ना
हा तसच आहे आता पण
तसच आहे का म ऐंशी वासलव नस्ते
समोरच्याला ऐंशी
समोरच्या लां म्हणजे आता मी जर केलं तर शंभर
तुम्हाला शंभर मला ऐंशी
असं आहे का हा हा
तसंच होतं पण ते पूर्ण परफेक्टच आता देत नसतील कारण का आपल्या आवाजामध्ये काय हे अं कॉलमध्ये
अहो तेव्हा काय झालं माहिती का विस कॉल होते ना त्याच्यातले म्हणजे मी पण केले एक तर नाहीच केला मला जमलंत नाही फोन करायला आणि मग पुन्हा वीस केलेय ना मग त्याच्यातले समजा पाच सहा गेले असतील असेच पण बाकीचे दाखवायला पाहिजे ना म त्यांनी चार वेळेस दाखवत होते तर चारच कॉल केलेले असं का बरं आस
मला मला आठ दाखवलंय आणि आठचे साडे किती तरी आले साडे सहाशे वगैरे कितीतरी आले माझ्याकडून झालेला ना तो प्रॉब्लेम कडून नाही का कॉल जातच नव्हते मग तुमचे आणि माझे झाले हा तुमचे कॉल झाले मला माझ पण झाले तुम्हाला आणि त्याच्यानंतर माझ बंदच झालं मला फक्त येत होते कॉल जातच नव्हते काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मी कोणाला केले नाही कारण म्हटल आपले जर कॉल धरले गेले नाही तर समोरच्या पण पैसे जायचे ना उगच करून म्हणून मग मी म्हणजे एक दोन ओळखीच्या होत्या ना त्यांना सांगितलं फक्त करा म्हणून लागत असेल तर आणि बाकीच कोणाला सांगितलंच नाही उगच पैसे नको त्यांचे वाया
हा ना बरोबर आहे आता ये किती कॉल करायचे
अ पाच पाच तुम्हाला तुम्हाला पाच करा त्याच्यानंतर अजून कोणाला पाच अस वाढत जातात ते वीस वाटत असं आम्हाला वाटतय वीस हा टोटल वीस त बहुतेक
म्हणजे आता तुम्हाला एक जणी जर पाच केले तर दुसऱ्या जणीला पाच केले तर ते द अससंस ना हा
हो हो असच
हम्म हम्म
तसच होईल ते आता हे कसं आपल्याला अजून पूर्ण परफेक्ट माहिती नाही पडलाय ना होईल हळूहळू
हा शवाय माहिती कि तेव रा जेवढे होतील तेवढे खरंच राहू मग काय आता
हा टाइम भेटेल तस तस करायचं
करायची वाटत
अच्छा हो काय तेवढं काय मी नाही बघितलं आणि आता असं सांगितलं का हे जर कॉल नाही केले तर ते भाऊ त कुठ दुसरं काम देणार नाही
असं आहेय का
हो असे मेसेज आ आत्ता मेसेज बघितला मी फू फोनोफ्रेंडचं करावंच लागेल असो
यापेक्षा हा हे आवडलं मला
हा मका
ह
आणि काय आपल्याला नॉर्मलीच गप्
नॉर्मली गप्पा मारायचा फक्त
हा पाऊस वगैरे आहे का नाही जेवण मगाशी काय झालं कॉल वर बोलता बोलता माझा भातच करपून गेला
अरे देवा हा मग
थों आपलं भात जीर गैरे काहीतरी करावं व्यक्तीसाठी काय तर भात ठेवलेला आणि हा विसरले मी बोलायच्या नादात
जास्तच कर आपला का
नाही नाही काढला मी लगेच पातला दुसऱ्या
आणि आज कस असतो आपण दुसऱ्या करून देतो पण स्वतःचं म्हटलं का जीवावर जात कराचं मला तर खूपच कंटाळ येतो एकटीला हा
एकटी काय करायच प्रश्न पडतो मला आज तेच प्रश्न पडला ही छोटी येईल जेवायला दुपारी. तिला काय द्यायचं आणि उपवास असला म्हणजे व्हेजचा वार असेल ना तर मग प्रश्नच पडतो आणि रोज रोज त तर डाळ भात खात नाही. तिला दाल खिचडा करावा लागतो खिचडी दाल खिचडी करून द्यायला लागते.
हा ना.
नॉर्मली डाळ भात नाही खाणार.
हम्म
मग तिला काय करते डाळ आणि भात मिक्स करते. आपला रे असतो तो आणि त्याच्यामध्ये वरून तडका देते. ते मसाल्याचा. लसूण, मसाला, जिर- मोहरी, कडीपत्ता वगैरे टाक त्याचा तडका देते ते खाते आवडीने. प डाळ भात नाय खात काय माहिती. काय आवडतं मी नाही कधी खाल्लंय तिलाच द्यायला लागतं बनून.
हा हा नाही छान लागत त्यासं पण.
त तेच होतं काय खायचं काय द्यायचं काय प्रश्न पडतो.
हम्म मला पण तेचचितत डब्याचा मला तोच प्रश्न पळून जातो ही भाजी नको ती भाजी नको तिला फक्त दोन तीन भाज्याच आवडतात.
अर अरे आमच्या सारखंच आहे मग.
हम्म भेंडी आवडी त त्याच्या रोज दिली तरी कंटाळ्या नाही हा रोज दिला तरी कंटाळा येणार नाही त्याला.
आमचं पण तसच आहे भेंडीच लागतात तिला पण. आणि मग काय बोलते परत नंतर मला सगळ्या मैत्रिणी बोलतात, रोज एकच भाजी आणतेस म्हटलं, तुलाच आवडते ती हा.
तो मला म्हणतो तु सारखी भेंडी आणतो, म्हटलं आता तुला आवडती म्हणून देतेेत.
अ तेच ना. तसच होतं मग माझं पण.
आणि कसं होतं ओ मग असं वाटतं. त्यांच आवडीचं दिलं, म्हणजे डबा तरी संपून येतो, नाही आवडीच जर दिलं नाही ना
परत येतो मग तसच होतं माझं पण, मी आताचला छोटीला पहिली आहे ना एकच चपाती द्यायचे. अ आ. त्याच्यातून पण ती परत घेऊन यायची, ती लहान होती तेव्हा आणि. मग हळूहळू दीड केली, दीड बरोबर आता दोन केले.
हम् नाही, याची पण याची कधी कधी परत हा.
ते टाइमात खात नाही, थोडस खायचं त्यांना काय वेळ पण भेटत नाही, लगेच आपला ब्रेक टाईम लगेच संपतो त्यांचा. हा मग त्याच्यामुळे, मग आली ना लगेच लगेच तिला जेवायला लागत लवकर. म कातरी सगळ मग बनून. रेडी ठेवायला लागत.
हा ना हम्म.
असं होत पाऊस वगैरे आहे की नाही.
नाही हो आज पाऊसच नाही, म्हणजे एक दिवस पडला मागच्या मंगळवारी. तेव्हा पडला जोरात पडला, आणि आता नाही, तसा पाऊसच नाही, इतकं गरम होत. ऊन पण खूप वाढलय.
हो ना तेच इथे पण तसच पाऊसात तारखेला पडला फक्त संध्या काळी थोडासा नुसता अस शींप पडल्यासारख आणि नंतर गायच झालाय. कधी पडतोय काय माहिती वाढ बघ तोय गरम होतंय.
आपण हा जर कॉल बंद झाला, तर ते आपल्या आ ल्या आपणच म्हणजे आपण नाही काय. आपण मागच्या वेळेस करायचो ना. किती मार्क द्यायची, काय असं ते काय देत होतो. नाही ना.
नाही नाही तस काहीच नाही यात.
आता आपलं मगाशी कॉलचे किती, सहाशे काही तरी दाखवतयं.
पेमेंट हां सेकंद
सेकंद हा.
हा. हां सहाशेच्या वरच गेले. पाहिजे सेकंद, पहिले प्रत्येकाचे वाटतं. म्हणजे दहा मिनिटाचे ते काहीतरी से बंद होतायत, असं काहीतरी आहे.
हां हां
माझे तेच, सांगते काय, यामधे दोन कॉलला तीनशे झाले, तीनशे कटचं झाला ऑटोमॅटिक.
हां
त्याच्यामुळं ते कॉल आता पकडतील का नाय माहिती नाय. मी अ ह्याच पण केलंय दुसरं, ते किती झालं तुमचं?
तेस- हां, किती झालं? तन्वी आं सहाश ते आनी वरून काहीतरी झालयं. तर मग हे म्- म्हणजे, आता जे फोन फ्रेंडच दिलयं ज्या मॅडमनी, त्याचं मॅडमनी ते पण दिलय का?
हो, नाय-नाय, एकच-एकच सेम आहे.
एकच आहे का, ते पण?
त्यांचच आहे, हां त्यांच असचं आहे. अ- ह्याचा कंटाळा आला थोडा, का ते करायचं.
हम् ते पणा, मस्त आहे ते.
हां ते पहिलं आपण जे, पहिले पहिले करायचो ना, आपण मागच्या वर्षी, म्हणजे अ ते ह्याच, दुसऱ्या ह्याच ते खूपच आहे होत
हां हां हे छान आहे, छोटे छोटे मस्त.
हां जसं आपण बोलू ना, अ तस हे येतय, म्हणजे एकदाच कं ते न्यू जरा बोलत राहिलो आपणचं एकच व्य ते तर मग, ते तसं तेवढे मोठे वाक्य येता आहेत.
हां मोप येत, हं
अहो तुम्ही थोडं बोललात, मी थोडं बोललो का, मग ते बरं पडतंय.
हम्म
बघुया आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं.
करायचं आपल्याला घरातले घरातच करायचंय ना ते अजून काय आमच्या शेतीची काम नाही त्याच्यामुळेच जमू राहिल करायला हम् पाऊस पडला का मग शेतीची काम मग नाही फोन हातात घेतता येणार
हाहाहा
हम् हम् थोड दिवस त म्हणजे चार पाच दिवसला तर काम हा चालेल तुम्ही कट करू बर.
हा कोणी केलं तर चालेल फोन करा तुम्ही आता